हवा हॅलो
हॅलो... हा बोल,
तेच म्हणलं ब्रेता आपलं.
हं... हं
तेवढं ते-ते निघी झालतं बाबा, काय ऑर्डर केली. आपण हाय तवर आलो नाय, आपण गेलयावर आलयं.
तेव्हा असतं तर समजलं असतं रे आपल्याला.
हा ना तेच तर, मला कधी भेटला माहितीय का तो,
हं...
कवट्यात होतो कवट्यात आणि येना वाटत- मावशी अं मामा भाऊमामा तेनिहेना सगळे- ते बघायला आलते तात्यांना नाही का? तवा घेऊन आलते ते हां, घेऊन आलते आणि तवा मला दिलता, ते मावशी काय- म्हणली की विघ्नेशनं केलं काय ते ड्रेसच आणि तुला द्यायला लावले मला काय वाटलं तू अल्टर विल्टर प करून म्हणजे झाला असेल रे कराला दिला ते नागशील नाही का
माझं कस कायं अल्टर करून
हा तेच तर मग मी घेतला तो उघडला नंतर म्हणलं अल्टर केलेलं नाही मग म्हणलं त्याला आता इकडं पुण्याला आल्यावरती अल्टर करायचं म्हटलं तो शर्ट मग इकड आलं अल्टर केला ते पण दिदीला विचारून केला अल्टर तिला म्हणले कसा अल्टर करू ते सांग म्हणले तिला
हम्म त्यांना माहित असते टेलरला माहित असते कि
हा ते ह दिीदी म्हणली की असं जास्त फिट नको करून घेऊ म्हणलंय अ किंवा भहियाना जसं केलं तसं ल
माझ ते काय झालं त्याला सांगितलं मी म्हणजे मी जातो एकाकड त्या दिवशी तो बंद होता मग तेे आजारी काय तू बोला काय करायचांय मग आता त बोलाय लागलाय म्हणल म्हटल तसंं टी शर्ट अल्टर करायचं त्यान घेतला आणि डायरेक्ट टिपा मारून टाकल्या
अरे दिदी मला म्हणती तेन घेतले करून पण ते घातल्यावर पोरी वाशिम दिसते म्हणते दिदी
हम्म
मला सांगत होची
झाला सोडा खराब
हम्म मा पण ह्याला आता ज ते हे पडलं तस होल होसवल्याग नाही का पण जास्त नाही एवढं दिसून येत नाहीत ते झाकते जॅकेट घातलं म्हणून घालतो ते आता बाहेर
अ ते टीप मारल्यामुळे ते होल होत्यात
हा कार्यक्रम त्यां कुठं झाला असलय की जात घालून कॉलेजमध्येध्ये त्यां
ह
बाकी काय नाही घालतोय मण पण आता तरी हाई घ्यायच आहे ए दुसरा घईल तुझ्या सांगा आलं तर रााच परत घ्यायचंच आहे आपल्या चॉईसने जरा
घ्यायचं आहे मला पण आता तिकडं जायचंय म्हणलंवर जरा खरेदी करायला लागणार आहे
हा तेवढा आहे बाऊ तुझं तर पहिला दे तुझं लेे पुढच्या महिन्यात चाललायस पुढच्याच महिन्यात चाललंय ना
होय
हम्म तेवढा आहे फोटो देना पाठवून गेल्यावर
फोटो काढणार
हा काय करणार
टक्कल करणार आहे केस कट करणार आहे सगळे
हा बालाजी म्हणली हो हा हाय हाय त्याच्यावर पण फोटो पाठव भारी दिसतील
हम् असं बघू या आता कस कस होते
अरे करायला आ झालं तर क्लासवरून आलो जेवलो म खाली आलो म्हणलं फोन पन करू आता पण करायचं ना आता हा फिजिक्सचे आता आहे गुरुवारी दिवेल नेचरवर टेस्ट
बरं
त्या आता मॉडल कर बसतो तर आता झालं सॉलस घेऊन मॉड्यूल आता फटाफट होईल एक दोन तास लागतील आता मला हार्डली मॉड्यूल चालू व्हायला
हा हा
काहीतरी त्याचे दोनशे पन्नास नाही दोनशे सेव्हनटी फाईव्ह प्रश्न आहेत बघ ते एक दोन तासच असते आारामती चल
म्हणजे प्रॅक्टिस आहे तुला त्यामुळे जमतेय लगेच फास्ट फास्ट
ते चारित्र सरांन
अरे ते काय चाललेय माहित आहे का संतून पण बसतोय पण काय तरी वेगंचलला असते त्याच नुसता फक्त पुस्तक उघडायचं समोर वई ठेवाय शिकवलेली ते बघत बसायचं त्याला मी किती वेळा सांगितलं असं बसू नको काहीतरी सॉल्व करत बस सॉल्व करशील तेवढं सोपं जाणार आहे तर मला म्हणतोय सॉल्व करते सॉल्व करते सगळं भेटले त्याकडं त्यांच टेस्ट घेतात सगळं करतात ते जास्त थेरी फोकस करायला म्हटलं थेरीूचा काही उपयोग होणार नाही
नाही अरेथे हा ते फेरी तर नाही म्हण एवढं काय
तेरीशी एवडला कशी पण होत रे एक महिना आधी केला तरी पण होऊन जातं
आता आमच्या इथं पण क्लासमध्येध्ये आहे ना इंग्लिश तर हे नाही लेक्चर नाही जॉग्राफीचा लेक्चर नाही आयटी चा लेक्चर नाही सीएसी लेक्र नाही कुठलाच लेक्चर नाही ते सर काय करतो अ आता फेब्रुवारी बोर्ड आहे ना एक डिसेंबर मध्ये बघ. डिसेंबरमध्ये आहे ना हे सगळे ले गेस्ट लेक्चर लावून देत डायरेक् शेट शेवटला.
हा हा मग तू वोकेशनल वगैरे ठेवला नाहीस?
हाय की सी एस हाय, सी एस हाय.
सी एस आहे तरी पण तुला कस काय जोग्राफी.
नाही नाही सांगतोय रे बाकीचे पोर आहेत ना.
हा हा हा.
तेच. सी एसचा आता. गॅप पडलाय म्हण जरा कॉलेजला गेलो नाही म्हणून. करायला लागेल सी एसचा.
सीएस काय होत कोडिंगच असेल फक्त.
हा कोडिंगच जमली पाहिजे अरे सात मार्क ते कोडिंग मध्येच गेलते रे. आता अकरावी झाली ना सीएसीस.
कोडिंग शक्यतो सेमच असते फक्त या कोडमध्ये त्या कोडमध्ये. थोडा काय फरक असतो ते फक्त समजलं की झालं.
हम्म नाही माझे सात मार्क आहे ना कोडिंग मुळच गेलती अकरावीच्या. फायनल एक्झामला दोनशे हा.
पहिल्या सेमिस्टरला होतं की मला सी लँग्वेज होती मग त्यात हा मग कोडिंग मध्ये जरा बघितलं कस कस. पहिले दोन चार टॉपिकस जरा ठीक होते नंतर नंतर कोड जरा अवघडं आले.
हा पण ते येत नाहीत तेवढ्या अवघड एक्झामला.
हम् हम्.
ते फक्त शिकवण्यासाठी असते. आता मला पण आता एक्झाम येत अकरावीच्या तेने ना. जास्त अवघड कोड नव्हती तारीे, आणि ते सराकडच आहे. सराकड काही कोडिंग कोडची ना लिस्ट आहे तीच कोड बोर्डात येतेत असं काहीतरी आहे म्हणजे ते तेवढीच कोडिंग करून घेते आमच्याकडनं. येत.
हम् हम् तरी पण अकरावीत आणि बारावीत फरक येतो सोड. बारावीचा पेपर डायरेक्ट बोर्डाकडून येतात ना. अकरावीस आपल्या कॉलेज मधले असतात त्यामुळे काही वाटत नाही.
तूच तेवढं काय वाटत नाही कारण ते हार्डवेअरच असते सगळं सी एफ टू ला ते लिहिता येते सगळ. च्या मानानं, सीएस टू वाचले होते. सीएस वन नाही होत, वाचल्यावरती. त्याला ते कोडिंग हे, तेन सगळं करायला लागते.
हम् हम्म, बरोबर आहे.
तेवढं आहे, तुझं कोणतं होतं बारावीत?
बारावीत मला ईएम होता, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स.
मेंटेनन्स होता, होय. सोपं
अं, सोप्पं आहे उलट आणि त्याला तुम्हाला आता, सीएस तर, शंभर मार्क असतील.
कशाला?
प्रॅक्टिकलचे
हा, प्रॅक्टिकलचे शंभर आहेत.
मला, एकशे-वीस होते.
अं, मग फक्त ऐंशी मार्काच लिहायचं तुला.
हा ऐंशी मार्काचा फक्त पेपर लिहायचा. त्यातलं पण, मला आता ऐंशी कसं पडलं? मलाच माहित नाही. मला टोटल होते, एकशे-ब्याऐंशी मार्क होते टोटल.
आयो! हां.. हां.. हां.. हा.
आणि कधी मी, अभ्यास पण केलां नव्हता त्याचा. असंच काय पण, लिहून आलतो पेपरमध्ये. आणि त्याच्यामुळं स्कोर झाला. नाही तर मग, माझी पर्सेंटेज असती पन्नासच्या खाली.
हा, एवढं नाही सोड. पन्नास खाली
असती रे!
तरी, चांगलं आहे कि राव इलेक्ट्रॉनिक्सला.
हो. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वेगळा आहे. दिदी, होती इलेक्ट्रॉनिक्सला.
हा, नाही. आमच्या कॉलेजमध्ये पण इलेक्ट्रॉनिक्स आहे रे, मग इले क्ट्रिकल मध्ये, काय असते मग नेमकं?
इलेक्ट्रिकलमध्ये, सर्किट वगैरे आहे रे. इलेक्ट्रिक सर्किट, स्विचेस परत फ्यूज वगैरे, असलं सगळं. आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपलं, सॉकेट वगैरे तयार करतेत ना आपण. मोबाईल मधला आतलं, ते ग्रीन चिप असते
तेन, हम्म्.. हम्म्.. हम्. अरे!
ते सगळं.
आहे. माझं सीएस टू चं माझं काय नाही म्हण, सीएस वन चं जरा मला फक्त करायला लागलं. एवढंच आहे.
हम्.. हम्.. हम्. सीएस-टू, सीएस-वन दोन्ही पण असतंय का बारावीला.
हो.. हो.. हो. सीएस वनं, पन्नासचं रिटर्न आहे. आणि सीएस टू, पन्नास रिटर्न आहे. मला आता इंटरनल सर दतोय का नाही, काही सांगू शकत नाही म्हण. कारण की काय झालंय, ऍडमिशन त्यानं केलंय. ऍडमिशन त्यांन केलंय ना माझं, कॉलेज मध्ये. सीएसच्या सरांनं केलंय, ऍडमिशन ना. आणि नंतर, आता मी एक्स टर्नल करून घेतले, कॉलेज म्हणल्यावर ते-त्याला थोडस हे व्हायलं नाही का? कुठं तरी? मग त्याचा आता मेसेज, मेसेज नाही-कॉल नाही म्हणून रे.
त्यांना, मार्क द्यावंच लागतातं.
हंम्म्. मी, मी प्रॅक्टिकल केलेत म्हण सगळी. आता मग हे दोन सीएस वन ची, प्रॅक्टिकल फाईल तयार आहे. सीएस टू ची तर मी अजून काही लिहायला घेतलेली नाही, ती मी देईन मम्मीला तेन लिहायला. म-माझे इंटरनलचं काही मी ठेवलेलं नाही, माझ्या साईडवून. फक्त त्यानं दिलं पाहिजे मला इंरव्य एवढंच
हम् हम् हम
बाकी मग बाकीचे ह्याच्या थिअरीमध्येध्ये मी करू शकतेो क्हवर केमिस्ट्रीच्या थिअरील तर मला काय नाही वाटतं तेवढा येईल प्रॉब्लेम मला फिजिकस लाईल थोडा पेपरमध्येध्ये न्यूमरी क्ला असल्यामुळं मॅथच पण काय नाही वाटत मॅथचं कसं आहे लिहिलेल काहीत काहीत स्टेप तरी मार्के भेटतात ना त्याला असय. मंग फिजिक्सच फक्त थोड नूमरिकसला हे वाटतय. हम्म, न्युमरिकल फक्त फिजिक्सला जरा हे वाटतय. हो ती मी असा एक
पीजिक्स मध्ये न्यूमरीकल जरी जमत नसलं, तर गेवन जमलं तर गेवन लिहून यायचं.
हा नही मी ते, हे नसते काय रे बारावीत बेस्ट ऑफ फाय नसते?
असतय की.
तुला होतं काय?
मलाआ काय माहित नाही रे. आठव ना मला, दहावीतला आठवतय, नही दहावीत होत मला बेस्ट ऑफ फाय.
बारावीत नव्हतं काय?
नवत बहुतेक.
म हे दोनशे आणि हे पाच चमचे. पाचशे नं दोनशे, सातशे मार्काची परीक्षा होती तुझी.
हम्म, सातशे काय आठवा ना मला. सहाशे मार्काची असल, सहाशे.
मला परवा पोल-पोरं बोलत-बोलत होती रे. त्यांच बघ मॅथस ये, सायन्स ये अ फिजिक्स ये, मॅथ्स बा अ हे फिजिक्स. आणि केमिस्ट्री, जॉग्रफी, आयटी आणि इंग्लिश. सहाशे मार्क झाले त्यांचे.
हा.
आणि ते काय म्हणले, की बेस्ट ऑफ फाय नसते आयटी असून सुद्धा, त्यांना सहाशे मार्कचे आऊट ऑफ मार्क्स देतात, सहाशे मार्क तर ते पर्सेंटेज धरत्यात अजून.
बरोबर आहे, तसच येत फक्त ते ग्रुप क्वालिफाय करायला काय असतय, त्याला?
हा ग्रुप क्वालफायला सीएस इलेक्ट्रॉनिक् देऊ शकतो आपण. केमिस्ट्रीिला
हा केमिस्ट्रीच्या जागी, ते घेऊ शकतो.
हा. ते काय आम्हाला, हम्म हाफ करत्यात, हाफ करत्यात जेवढे पडलेत त्याचेे हाफ धरून, मग ग्रुप क्वालिफाय करत्या, तुझ झा तीनिचा का? तू इ पीसीएम चा झालता?
झालता की. हो कृष्णाचं काय नवतं धरलं, होय-होय. न घेता चालता.
किती? किती लागते रे, आपलं ओपन ला?
एकशे छत्तीस, म्हणजे एकशे पस्तीस हाय.
हम् हम हम.
ते छत्तीस अस चालतय, काय विषय नाही.
हा वन थर्टी फायच टार्गेट तर ठेवायला लागल, नाही? चाळीसचा ठ्यावा लागलं एकशे चाळीसच तीन जण व्हय.
ते यएवढं काय नाय.
हम्म. तेवढा आहे मॅथ्स आणि केमिस्ट्री मध्ये मी करेल म्हण स्कोर
वन फिफ्टीच ठेव टार्गेट वन फिफ्टीचा पण
मॅत्स आणि केमिस्ट्री हऊन जाईल मायाकडन थेयरी. गेलं तर फक्त फिजिक्स मध्ये जरा जातील पण मी ते सी एस मध्ये लेगच नाही सी एस नाही टाकू शकतो.